हॅलो. हा आवाज येतो ये.
हो येतोय येतोये.
हम्म प मला आत्ता आला तुमचा आवाज.
हा ना हे पावसाचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे.
हम्म.
पावसामुळे झालं असेल ते.
आपले सर आले का शाळेवरून.
नाही ना ग बाई अजून आता घललं आता पावसाचे हाल होवून जातेला.
तेच ना.
पावसाच आता जायचं याय च. हा बाई तेच ना. आता ते वेळेस सोबते एक सर जायचे ना ते सरबी आता जायचं बंद होऊन गेलं. आता म तुझ्या पप्पांना दुसऱ्या सरांसोबत जावं लागत. त्यांची आहे मोटर. पण मग, तरी पण मग. वेळेच ऍडजस्टमेंट, नाही जर झाली ऍडजस्टमेंट आपलीच गाडी घेऊन जावी लागते म असये.
तेस ना. आमचे पणना. चार गाड्या त पाच गाड्याय. कायनछ त्या शाळेच्या? चागले पूर्ण गाडी भरून जाते त्या शिक्षकांची. सगडे हा सगडे एकमेकांच्या गाडीवर बसून घेता.
बसून निघून जाता. बरोबरे.
प्रायववेट मध्ये येत नाही.
ह ना?
हम्म मीस फक्त तेवढी जाते. ग मी उशिरा जाते ना म्हणून.
हा. हा हा हा.
आणि सोडायच्या टायमलाच पण पाच ला सोडता.
हम्म.
काय तिथं थंब वगैरे करताते. मग निघतात ते. सव्वा पाच हूनच जाता. पण तरी पण, तरी पण त्यांच्या गाडीने लवकर पोचून जाता ते.
हा, पप्पांचं बी तसंचे ग बाई. थंब मुळे त्यांना पटकन जावं लागत. थंबचच भलत मोठ काम राहत.
आमच्या इथं पण पाच स वाजून दहा मिनटं होताका काय तेव्हा थम करतात. ते वाट
हा ना? हम्म.
कशीये माऊ आपली?
माऊ एकदम मस्तये, माऊला काय टायमावरती खायला. दुधू प्यायला. म. म आता पप्पा आले तर पप्पांच्या मागे मागे आता फिरेल.
अजून गोड्या औषधं वगैरे चालूय का? का नाही?
कोणाच्या माऊच्या? नाही आता नाही. आता नाही..
तेच ना मंग. मांगे बरी नव्हती ना ती.
हा अग ती ना. ते पिल्लू हे होत ना. ते आता जसं जसं मोठं होतं ना. तसं तसं त्याला मग ते आता त्याला ते डोळ्यांमध्ये ते असं चमकता बघ रात्री मांगजेचे डोळे. त ते पिल्लू होत तेव्हा नाही चमकायचे. आता ते त्यांच्या मध्ये ते आलं ना, मग ती आजारी पडली तेव्हा.
हो का?
हा. मग परत मग तिला बरं ते झाल्यानंतर परत मग चांगली झाली. परत अजून तिला काय ते काय बदल झाला तिच्यामध्ये का तेव्हा थोडी आजारी पडते ती.
हो का?
चांग हा मग लगेच काहीतरी बदल होतो तिच्यामध्ये. असं चालूयं बाई आता, आम्ही पण पहिल्यां पहिल्यांदाच ते पिल्लू सांभाळून राहिलो आम्ही बी.
तेच ना.
ह हा.
आणि रात्री कुठे झोपते मग?
बाहेर झोपते ना.
हा.
हा, तरी दहा वाजेपर्यंत ग बाहेर. गाडी खाली झोपते. नाही तर चप्पलच्या ते स्टँड वरती, हा हा, म
कुठे पण झोपून जाते म्हणजे.
कुठे पण झोपून जाते, नाही तर खुर्चीवर झोपून जाते. आता पप्पांनी शर्ट काढला ना, शर्टला लटकून राहिली. खेळायला आवडत तिला. सकाळी तर खुर्चीवर झोपते ती.
हम
नऊ- साडे नऊला झोपून जाते ती.
हा.
आणि दोन, अडीच, तीन, लाच उठते मग झोपली त.
ओ बाप रे, एवढा वेळ झोपते?
हा एवढ्या वेळ झोपते.
ह, ह
मग तिला ती खुर्चीच्या मध्ये झोपली का वरून असा रुमाल टाकून दिला का जोपून राहते मग, दोन, अडीच तीन वाजता येते मग तेव्हा म्याव -म्याव मग दूध द्यावं, बिस्किट द्यावं
हम, हम,
असं, बन बाहेरच तिचं सगळ शी, सू, झोपायचं बाहेरच आहे.
हो का?
हा फक्त घरामध्ये एवढी -तेवढी खेळायला येते. माझ्या अंगावरती जोपते थोडस बसते. ते माझ्याजवळ, राजजवळ, बसते पप्पांजवळ बसते. राजा अस खेळ, हा राज खेळतो ना तेवढं खेळते.
हम्म.
नाही तर काही वांदा नाही म तीचा, काही त्रास नाही देत काही. हम्म
तेच ना असं त्रास नको पाहिजे.
पण आजारी पडली का मग, एक तर मग मला धरूनच बसा असं म्हणते ह बई मग.
ते मग शेवटी लहान पिलू ना ते लहान बाळा सारखंच करत.
लहान बाळासारखं म धरायलाच लावते ती, मग ना जात भाई वापरे पाहण तर मग पप्पांना सांगते मी जर धरलं नाही ना, पप्पांजवळ जाऊन बसते ती मला धरा असं सांगते ती.
हा आ.
हा, मग.
आमच्या इथ पण एक कुत्री पाळली ना त्या बाईनी.
हां हां
ती पण तशीच करते म्हणे निसती अंगावरच येते आणि लगेच सोप्यावरच जाऊन बसते त्यांच्या बाजूला. त्यांच्या सोबत खेळते आणि अस बाहेर फिरायला घेऊन गेला ना
हां
ते लय दुख लागत तीला अस चालाय दुख लागत तिला हां धरायला लावते अजून मस्तपैकी अंगावर अजून धरायला.
पण ते केस पडत असतील ना कुत्र्याचे.
मग एवढे मोठे केस पडताना.
हिचे काय पडत नाही बाई अजून केस बीस.
हा मोठी झालि का मग तवा पडतील.
मोठी झाली का मग पडतील मग काय धरायच. काम नाही राहणार तीला हम्म बाहेरच खेळेल तीच बाहेर जाईल ग फिरायला तीच राहणार.
हा मग तीच जाईल ना बाहेर.
हा आपण काही तिला असं बांधून ठेवलेल नाही, नाही कुत्र्याला कस बांधून ठेवतात ना.
हम्म.
म्हणून ही काय मोकळी फिरते ही. अन रात्री बी हं
तरी पण थोडीशी काळजी घ्यायचीच राहते, बाहेर कुत्र्यांनी पकडल म्हणजे मग चांगली गोष्ट नसते.
हां ते आहे वा.
हम्म
आता तिचे तिचे
आता लहानय तोपर्यंत बाहेर नका जाऊ द्या मोठी झाली का तेव्हाच जाऊ द्या.
आग ती इतकी घाबरट आहे गेटच्या बाहेर नाही त्या गेटच्या फटमधून अशी बाहेर बघते फक्त
त्याज मग
त्याच्यातून ती निघत सुद्धा नाही बाहेर. गेट उघडला तरी बाहेर येना आणि आम्ही राहिलो का तेवढीच. जाते लगे पटकन पळून येते मधेच. हम्म आता तर पप्पांना पुरी परेशान करेल ती आता. पायामध्ये पायामध्ये येईल अंगावर लटकेल अशी त्रास देईल ती आता.
ह
वट पौर्णिमेला गेले होते मग.
हा वहिनी गेली होती ना.
हा ना.
हम्म.
सुट्टी होती का मग?
नाही सुट्टी नव्हती, थोडस वेळ काढून आली होती. अर्धा एक तास हा मंग घरी येऊन तयारी देईन मग तयारी करून मग ते मैंदळच एक वड आहे. ते त गेली होती इथलं काय? इथल्या बायांसोबत नाही केेली होती, इथल्या बायाला टाइम पास करता म्हणे मला टाइम नाही म्हणे.
बरोबर आहे ना मग
फोटो बिटो सेल्फी वेल्फी चालू राहत म्हणून.
ह दीपक घेऊन गेला असेल
हा मग तो तिकड घेऊन गेला, तिथं तिची तिची पूजा करून घेतली, ते बायांना ऐक कर म्हटलं ओटी भरून दिली आणि येऊन गेली.
आम काय
हम्म.
काही नाही गं भे डुटील्या बायांचा मी तर जायची बी नि वड पूजायला वेळ न राहायचा.
हा.
काय करायचं मग, तो बाबा आम्हाला तरी आम्हाला त सोडायचा बी नाही तो कशाच काय पूजा अ हम्म हम्
जेवढे बी मॅडम आहेत ना,
हम.
त्या ना गेल्या हो त्या कुठ गेल्या होत्या काय माहित जवळ गेले होते त्या दूर गेल्या होत्या तर एका तासात येऊन गेल्या त्या म्हणजे, दहाची ड्युटी होती ना तर तक्रारा लगेऊन गेल्या होत्या त्या शाळेत.
हो का.
हा.
हम्म
म्हणजे एकच तासाची सुट्टी दिली होती त्यांना पण,
एक तासाची सुटी दिली असन
हम
पाऊस अजून चालवून राहायला बई आमच्याकडे
आमच्या इकडं नाही येत. पाऊस बंद होऊन जातोता गरम किती होता ना
हा ते तर आहेच.
आमच्या इथं बेख घरम होत आता सगळा घाम घडतो.
ह् अजून रात त्री लाईट गेली का, नाही नाही म्हणजे येतय पनना एकशे चाळीस येतय.
हा आणि असं किती यायचं मग तुम्हाला?
हा सकाळ आठशेच्या वरती यायच कधी आठशे कधी हजार कधी मग वरती एकशे नाही एक हजार दोनशे मग ये उन्हाळ्यात चालून जास्त वापर राहायचा ना मग पंधराशे पर्यंत चालं जायचं पंधराशे सोळाशे
हा
हम्म
पण म्हणे त्याला पण आता जी. एस. टी लावून दिली ना जी. एस. टी बरावं लागत जाईल असं काय आहे ना.
काय आहे.
म आता नवीन या स्कीम निघाल्या ना आता या सोलरला जीएसटी चालू केलेली त्यांनी
हम्
हम्
ह असल नाम
काही नाही ग ते बरोबर करता हे लोक सुरवातीला हह तेच ना म
सुरुवातीला स्कीम म्हणजे ऑफर दाखवून देत तन नंतर येत् येच्या नाव
म आता आम्ही बी ते जीवच बसवलं म्हणे त्याच्यावर ते दहा मोबाईल चालतील इतके चॅनल दिसतील आंत काही नाही वर्षभर चांगलं चाललं आता तर मोबाईलला बी देत नाही तो रेंज
हा
म थोड्या वेळामध्येध्ये लगेच ते गट असं येवायला लागतात चक्कर फिरायला लागून जातं
लोडिंग होत अस
आ म काय?
स ह
हा
आमचं बी काय आणि
तुझं हे बदलणार ह त्यांना जॉबचं
अ ते काही नाही ना काही नाही बदलून दिलं ना त्याने?
हा का
हम्म मणे नाही मने बदलून नाही भेटणार मणे नाही तर मग दोघंच शाळा सोडाव लागेल म्हण
हम
हम्म.
आणि ते शिर्डीचं काय होतं तुझं अजून?
ते का ते कार्यशाळा होती ना माझी. हम्म प्रशिक्षण.
हां
हम्म एकाल दिवसाची जाऊन फिरून आली नेसती
हां म काय मंदिरात गेल्या असतील ना?
नाही ना कुठं गेलं ये गाडीवाल्यांनी नाही सांगू दिलं उशीर होऊन जाईल गुरुवार आहे गुरुवार गर्दी असते
हम ते तर आहे गर्दी असते पण दोन दोनशे रुपय दर्शन होऊन जातं पटकन. वी आय पी दर्शन म हां दोन दोनशे रुपये भरून दर्शन तर घेऊन आली असती एवढ्या लांब गेली होती.
हा मग या मुल मुली पण अशा आमच्या सगळ्यां सगळे ओ नाही म्हणत.
कोणी काय त कोणी काय म्हणतो बाकी ते आता मग बोलतच नाही.
हां का?
हम्म